हा यालाय का आवाज.
यालाय.
हा बोल काय करतेस हॅलो.
हा काय कराल्यास.
काय नाही बसलय तू काय करायलास.
मी पण बसलोय जेवण वगैरे झालं.
नाही जेवण बनवून झालंय अजून जेवायचं हाय.
जेवायच आहे तू काय बनवलंस. जेवण आमचं पण झालं जेवण काय काय बनवल्यास म्हणलं.
आम्ही चिकन बनवले आज नॉनव्हेज आहे आमच्यात. शुक्रवार मी नाही बनवलं मम्मीने बनवल्या.
मग तुला येते काही नाही चिकन प बनवायला.
होय येते की.
हां.
हम्म.
कसं करतास म चिकन.
हो. चिकन का आपलं हाय असं आज रेग्युलर खोबऱ्याचा मसाला वगैरे तयार करून घेतोय. आणि कांदा टमॅटोची पेस्ट करायची चिकन शिजवून घ्यायचं.
हा.
आणि पेस्ट भाजून मसाला भाजायचा त्यात थोडं. चटणी हळद परत चिकन मसाला ते टा पण चिकन चे पीस घालायच त्यात शिजलेलं आणि ते शिजवून यायच.
आ सगर भावे द म
हम् तुम्ही काय करताय तू जेवण काय बनवलं सा आज
मी आज चपाती भात डायच्या आ ती स आणि खीर बनवल्या
हो तू किलास ब हो आहे
सगळं नाही केल फक्त खिर तेवढी बनवली मी
वय मग ते सांगते कसे केल्यास
शेवयाची खीर बनवली आम्ही
हम
हम् एका पातेलाच पहिला दूध गरम करून घेतलो म्हणजे थोडस आठवून घेतलो मग दूध आठवून झाल्यानंतर मग म्हणजे जरा आठवलो त्याच्यात थोडी साखर घातलो वेल घातल आणि मग दुसऱ्या बाजूला ज तूप टकून काजू बदामच पीस् थोडस हे करून घेतल भाजून घेतलं दोन तुपामध्ये आणि मग त्यानंतर ते हाय असच त्या दुधात वतलो मग शेवळा भाजून घेतलो आणि मग ते पण भरलो म्हणजे दरवेळा अशीच करते मग जर अश्यावेळी काहीतरी वेगळं करूया म्हणून जरा गुलाबजेल घाततो जे जेवणामध्ये घालतात ना ते गुलाबजेल
हा
ते घातले पण काय माहिती कशी टेस्ट लागते पहिल्यांदाच केले मी तस घालून आज
होय मग खाऊन बघेली नसते अजून
नाही आज शुक्रवार मग आमच्या आत पूजा वगैरे असत ना महालक्ष्मीची मग त्यासाठी नैवद वगैरे करायच असते म्हणून केली होती ग
हा हा नाही अजून जेवायचे सगळ्यांना
होय अजून जेवायचे आम्हाला
ह मी पण आता जेव्हा आणि त्या खीरमध्ये हे पण घालतात की कोण कोण आ कस्टर्ड पावडर
घालतात पण मला आवडत नाही कस्टड पावडर म्हण मी नाही घालत खीरमध्ये कस्टर्ड पावडर
छान लागते अग पण कस्टर्ड पावडरघालून पण छान लागत
हो का मी कधी केल नाही नाही त्या म नाही घातली मग कस्टर्ड पावडर ते न
म्हणजे आमच्या मम्मीने एकदा केलेती का नाही त्यावेेळेस झाकलेली छान लागाल ति
हां हां हां मी नेक्स्ट टाईम घालून बघतो मग
अनेक ठिकाणी खिरीचा मसाला म्हणजे तयारच मिळते फक्त दूध गरम करायचं उकळायचं आणि त्यात त फक्त पुडी फोडून टाकायची खीर तयार होत्या
तला आम्ही कनी कोजागिरी पोर्णिमे ला घेऊन येतो
हा
म्हणजे गल्लीत सगळीजण करायच असते नही.
होय कोजागो कोजागिरी पौर्णिमेला खरं पण मसाले दूध करतात ना?
होय. खिरीचा मसाला म्हणजे खिरीचा मसाला घालत नाही. दूध मसाला असतो मेन त्याच्यामध्ये. वेलदोड वगैरे पुडा असत्या.
हां, हां. ते पॅकेट वगैरे असतंय.
मी खिरीचा मसाला बघितला नाही ग कधी.
हा. अ मसाले दुधात असत का नाही त्यात सगळं ड्राय फ्रूट्स असतात.
हा हा.
बहुतेक कस्टर्ड पावडर जरा असता वाटत. आणि खिरीचा मसाला जो असतो त्यात सगळं ड्रायफ्रूट, परत अं शेवाया असत त्या.
हा.
आणि आणि काय काय असते म्हणजे असं दु वेगवेगळा असते त दोन्ही पण.
हा हा.
हं. म ते कसं म्हणजे आपण एवढं सगळं करतोय ना, ते शेवाया भाजत वगैरे बसायचं ते ड्रायफ्रूट भाजायचं च. मग ते फक्त काय त्यात दुधाच्यात उकळून घातल्या की मग ते खीर तयार होत्या तशीपण.
म ती पण छान लागत असेल नही?
होय छान लागतिया.
मला पण खीरी येत नव्हती. पहिला मी आमच्या मामाकडे गेलेलो तेव्हा आमच्या मामीने शिकवला मला खीर.
होय काय?
होय.
हं.
आणि हे
चाललय अजून.
काय नही गं. बसलोय निवांत. तुझ काय चालल? कॉलेज वगैरे माझे झाले कि सगळं.
म जॉब करतस का आता?
नाही नाही जॉब नाही करत. हेच चालूय कार्यारतीच काम चालू आहे.
हा हा हं.
हं. तुझ काय चाललंय?
माझं काय नाही, आता ऍडमिशन घेतलंय. कॉलेज चालू होणार. म कॉलेजला जायला लागणार मला आता.
होय. कधी पासन आहे कॉलेज?
सोळा तारखेपासून आहे. परवा मॅसेज आलता पंधरा तारखेपासून आहे म्हणून. आता काल फोन आलेला सरांचा. कि सोळा तारखेपासून कॉलेज आहे म्हणून. सोळा तारखेला मिटिंग आहे.
हं.
तर तेव्हा जाणार,
हा. म होतय कॉलेज सुरू. परत मग काय वेळ मिळत नाही दुसरं काही करत बसायला आपल्याला.
होय. कार्याचं काम आता सूट टी आहे तोपर्यंतच मला करायला लागणार आहे. नाहीतर मग कॉलेज चालू झालं की कसं, वेळ मिळणार नाही नही त्यामुळं
हम् मग संध्याकाळी करायचं ग जसं काय मिलस
संध्याकाळी वय करायचं आहे सोर संध्याकाळी बघू व ना आला तर म
हम्म.
मोबाईल मिळाल तर मग करू शकतेो ग ओके आता
क म अहमदाबाद म्हणजे वेळ मिळा तसं करायचं.
वर.
बसून तेवढंच होतंय ग पैसे पण येत आत सगळंच होतय.
हा ते पण आहेा ओळख ना.
हम्म मग आ काय चाललंय?
काय नाही ब अजून निवान आज. काही जरा नाही म्हांतच नाही जरा का काम होते अजून मला काल जरा काम होती म आज जरा वांतच आहे का?
हा हा.
आता का एवढी कामण होती आज मम्मीने फक्त खीर बनव म्हणली म्हणून खीर तेोडीच. बनलो.
हा मग दुसरा्या सगळ्या स्वयपा घेतो का नाही.
येतोय की स्वैंपाक येतोय फक्त जरा भाकरी जमत नाहीत बाजून ह.
हा हा मला पण भाकरी घण. होय येतात की भाकररी आधी समज नव्हत्या. ना जरा जरा कररात शिकलो मग
हा हा.
लहान लहान करायची पहिला रमत्या मग
बारकीच करतोय बारकी चांगली होत्या खरं काय? त्या सांग असे कडक होत्या एकदम मग ती आमच्या पप्पांना तेवढंच आवडतंय ना. कडकबाफरी मग बाकी तिचे कोण खातच नाहीत कडक भाकरी आणि मग म्हण काही करायलाच बघत नाही बेी भाकरी
हा. नाही जरा का नाही कडक म्हणजे तू पातळ करत असतील म्हणून कडक होता ग.
हा पातळ आणि एकदम छोटी असते आपली प्लेट असते माहिे काय मीडियम साईजची तेवढीच हो. त्याग मग मोठे गेलो कणी तर चि चिरत्या साईड न मग
होय बारकीच करायची पण जरा जाड ठेवायची म्हणजे मीडियम म ठेवायची. पातळ केलीस की कडक होत्या मीडियम मध्ये ठेवलीस की नाही मग मऊ होत्या.
मीडियम मध्ये ठेवल्यावर म होत्या काय?
हम्म आणि पाणी लावलं क न पलटायचं कारण लगेच पलटलं नाही ना तर मग ते पाणी लावलेली बाजू फुगत नाही.
हां हां हा म्हज म पण जमतच नाही आणि करचीच कुठंबे आहे म्हण करतच नाही म तर भाातर चपाती वगैरे येतात सोड.
मी पण खत करत मला हे म्हणजे हे कळालंय नाही म्हणून सांगाले तुला पण
मग मी परत करून बघतो की कसं?
हम्म चालतेय. ह.
हम् चपाती पण जमत्या सोड चपाती प चांगली जमत्या. फक्त भाकरीत जरा जमत नाही रोट्या पण रोट्या पण येतात करायला पुऱ्या पण येतात खरं भाकरीच तेवढ आहेतेत म्हणज
भाकरीला कसं लगेच हात फिरत नाही का आपलं.
हा.
हा हात ना लवकर आपल्याला वळवता नाही येत.
आता तर तेवढी तरी ईत्या, अशी छोटी तर होत्या, पहिल पहिल माझी भाकरी फाटायची एक भाकरी भाकरी मी दहा पंधरा मिनिट, दहा पंधरा मिनिट एकच भाकरी करत बसायचं मग.
होय, मला पण मम्मी शेवटचा एक गोळा द्यायची त्यालाच काहीतरी करत बसायचं.
आमची मम्मी शेवटचा गोळा दे म्हणल की द्यायची नाही, आणि कधी जर कंटाळा आला कि बर येतात असं म्हणत होते, मग त्यात या कठीण कठीण कठीण गेलो की नुसता, मग घरात सगळी भात आणि आमटी खाणार तेवढंच. अन भाकरी कोण खाणारच नाही मग.
हम्म.
मग भाकरी काय करायलाच जात नाही. ला
चालतय, ठेवू मग?
हा.
हम्म